बसली होते, फोन लावावं म्हणटलं आता तुला काय म्हणते? हो एकदम मस्त काय म्हणत कॉलेज ते कसं चालू आहे?
चालूय बघा झालं आता ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय, काल जान ऍडमिशन टाकलंय एम ए ला नेट कॅफेत जाऊन भरा म्हणून सांगितलेलं, म्हणजे आता हिस्ट्रीत करणार बघा
हम्म, अरे वा छान! छान!
हिस्ट्री म्हणजे पुढं करिअर आहे ना स्कोप आहे पुढं आणि हिस्ट्री कसं आपल्याला आवडतं विषय त्यामध्ये सगळ आपल्याला माहित असते बऱ्यापैकी त्यामुळे हिस्ट्रीच बरं पडतंय. म ते हिस्ट्री केल्यानंतर चालले, कॉलेज जवळ आहे, फक्त कस मास्टर्स युनिव्हर्सिटी लागते ना मग डिस्टन्स वर टाक ला आहे कोल्हापूर डिस्टन्स वर टाकलंय महाराष्ट्र र म्हणजे आमच्या इचलकरंजीतन ऍडमिशन बरं पडते ना मग इतणं डायरेक्ट फक्त पेपरला फक्त जावं लागतं, जास्त काय नाही डिस्टन्स नं टाकले कॉलेजला इथंच जायचं, पेपरला तेवढं तिकडें जायला लागतय.
बरं, बर, बर, आणि मग जाणं-येण्याचं कसं मग करतीस? म्हणजे व्हॅन वगैरे, बस?
अ व्हॅन वगैरे परवडत नाही, बस न कसं बरं पडतंय.
सकाळी जावं लागतं. सकाळी जातासा ना काय काय टायमिंग आहे?
सकाळी दहा ते दोनपर्यंत टाइमिंग आहे.
अच्छा दहा ते दोन पर्यंत, टिफिन वगैरे न्यावं लागत असेल मग?
हो, लांब जायच म्हण आता कोल्हापूरला जायच म्हणलं तर कसं होते साडेआठ लाच निघावं लागतं ना. कारण बस एक तास लागतो तो तिथनं पुढं मग कॉलेजवर आधी स्टँड ला जाय लागतं, मग स्टँडवर युनिव्हर्सिटीला याय लागतं.
हम्म, मग आईवडिलां जवळच हा आईवडिलां जवळच रा तात, अच्छा! अच्छा! तेच म्हण मला वाटलं अस कुठे बाहेर गावी वगैरे राहतात.
नाही! नाही! बाहेर गावी वगैरे आधी म्हणजे अकरा बारावी बाहेरगावी राहूनच केल्या सांगलीला, पण तिथं प्रॉब्लेम कसा होतो होस्टेलला राहायाचं म्हणलं की जेवण मला पसंत पडना, तब्येती लईच खराब व्हाय लागल्या, जेवण म्हणजे डाळ आहे का पाणी आहे त्यात कळच नाही आवडी डाळायची वाट लागयची.
ते बाहेरचं खाण थोडंसं हेच राहत मेसचं खाण म्हणलं की थोडं
मेसचं खाणं म्हणजे एवढे विद्यार्थी म्हणाव त्यांना जेवण कसतरी उरकायचं असतंय. म्हणून तेनी उरकून जायचीत.
हम्.
त्यात मीठ आहे काय? चटणी काय? कधी बघितलंच नाही, काय कधी ना कधी काही आणि एकदा जर अस झालय की काहीतरी घावलंयच घालताना परत खर वाटतंय सांगा मिस मध्ये जेवन
नाही ना बरोबर आहे ना आणि कसं तेचतेच तेचतेच पण नको वाटतय
हा चपाती त्यांच्या अशा त्यात रबरा सारख्या तानायच्या, तुटायचीच नाही असं वाटायचं की त्याला कशान तोडावे आता
हम्म ते बाहेरचं खाण म्हणल म्हणून तर म्हणतात घरचं खाण ते खाणंच राहतं ना
घरचं खाणं ते खान, मेन म्हणजे मम्मी न बनवलेलं कसं असत आपल्याला हे हेल्थसाठी चांगला असते, एवढं बरोबर आहे ना त्यांनी कसं आपलं बनवायचं चं म्हणून बनवून जायचं, पेमेंट घ्यायच विषय संपवायचा त्या विद्यार्थी खात्यात नाही खात्यात तक्रार केली, तर दुस दुसऱ्या दिवशी तर वाटोळच, जेवण खरचं खाल्लच नाही पाहिजे असच करायचेत, त्यामुळे तक्रार करता येत नव्हती. काही करायचं नाही गप्प खावा तसंच
हम्म ऍडमिशन मग आत्ताच झालंय काय?
कालच ऍडमिशन घेतलं ते पण कसं झालं अअ आधी आमचा अजून टी सी निघायचा होता परवादिवशी पूर्ण दिवस टी सी काढण्यातच गेला, प्रिन्सिपल्स नाही प्रिन्सिपलची सई घ्या मग ते टी सी मिळतो ना सगळं कंप्लीट झालत, फक्त सईसाठी थांबलेलं हा मग ते फिरून फिरून परवा दिवशीं आणल मग काल जाऊन पहिला ऍडमिशन करून घेतलं कारण मग आता डमिशन बनवायचे दिवस आले. थोडेच वेळ राहियलयना, मग आता ऍडमिशन टाकलं फक्त जाऊन फॉर्म कॉलेजला जमा कराय
हम् म्हणजे बीए मध्ये आदी बीए मध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, आता समजा एम. ए. ला ऍडमिशन
हा तसं सांगायचं म्हटलं तर मी अकरावी बारावी सायन्स नही केल्या डब्बल ग्रुपनं डब्बल ग्रुपनं, पी सी एम बीनं पण मला करायची होती पोलीस भरती ना महत्त्वाची म्हणजे
होय.
मला पोलीस भरती करायची होती मनाल्या नंतर ना, मग मी काय केलं एक वर्ष मध्ये गॅप पडला म्हणजे मी टाकलेलं बीएस तिला एडमिशन पण तिथ कस झाल पणच्याऐशी टक्के तुझीे प्रेझंटी पाहिजे म्हटली कॉजलेमध्यी के सा म्हणजे अ आणि प्रेझेंटी असली तर मग तुला प्रॅक्टिकल करून देणार डायरेक्ट प्रॅक्टिकला बसूनच देणार केमिस्ट्री तिला नक्की विचार मी एक वर्ष गप‌च पडला मग आठशे एक नंबरला तसं पण भरतीच करणार आहे मग कशाला उगो झंणझट करा कल्पीट केल ग्रजऐशन मग आता मग पप्पा म्हणाल्यात आहेत की मास्टर पण तस करून टाका काय करणार घरात बसून तर तस भरती चालूच आहे इकडे कॉलेजचं पण कस तेवढंच एक दोन तास गेले तुलाच फ्रेश होऊन जातेस
हम आणि नाही पोलीस भरतीच पण चांगलाय आहे ना करिअर आहे ना पुढं चालून
करिअर आणि मेन म्हणजे आवड पहिल्यापासून आहे लहानपणापासून कसं त्यातच आवड होती
हम्म आणि त्या व्यतिरिक्त कॉम्प्युटर कॉम्प्युटरचे क्लासेस वगैरे झाले असतील
कॉमप्युटरचा क्लास केलाय परत ब स्कॉलर शिप शिकलेले आहे मी परत रांगोळी वगैर थोडेफार काढायला शिकलेली आहे मी थोडीफार ड्राईग वगैरे कस लहानपणापासून ड्रॉईंग काढायला आवडते दहावी नंतर कस झालं इकडे सायन्स घेतल्यामुळे वेळ मिळाला नाही त्यामुळे डॉइंग कमी झालं पण बायोलॉजीतल कसं आपले ते हार्टचे वगैरे डायग्राम असायचेत ना काढायला त्यामध्ये ड्रॉइंग त्यात ड्रॉइंग होत मला आत्ता आत्ता संपलंय माझ पण त्यात मी थोडीफार ड्रॉइंग वेळ मिळाला की करून टाकते
नाही पण चांगलय आहे उलट तुझं ते चांगल स्वप्न आहे पोलीस भरती व्हायच तुझं चांगलं सक्सेस व्हावं चांगलं करिअर चालावं बस ऐवढीच इच्छा आहे हम्म माझ झालंय आता ुी ब मध्ये शिकन माहेर आहे अ म्हणजे माझं एमही नाही झालं फक्त हे न बी ए मध्ये सोशलॉजी हिस्ट्री असल हिंदी सेकंड सेकंड सेकंड काय म्हणतात हा हिंदी सेकंडस आहे हा त्याला दोन हिंदी राहतात एस एल हिंदी आणि सेकंड हिंदी म्हणून एक राहतो आणि हिस्ट्री सोशलॉजी पुन्हा आहे राज्यशास्त्र वगैरे अजून एम ए करायचं होतं पुढे पण ते काही घरगुती प्रॉब्लेम मु नाही झालं करण नंतर ना काय मग लग्न तेच झालं मग राहिलच करायचं आणि हे झालंय पुन्हा टायपिंग झालेलं आहे माझं पुन्हा ड्रेस मेकिंगच आयटीआ झालेलं आहे
ड्रेस मिटिंगला काय करायचं ड्रेस मिटिंग म्हणेय म्हजे
ड्रेस मेकिंगमध्ये मशीन म्हणजे ड्रेस डिझायनिंग सारखं ड्रेस मेकिंग ड्रेस शिवणार ब्लाउज शिव पूर्ण मशीन आपल्या शव कोणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याक एक्झाम राहतात परीक्षा वगैरे घेतात त्याच्यामध्ये आपले समजा एक्झाम पुन्हा ह अजून काय हे आपले छोटे मोठे काय ब्लाऊज रेस पण वन पीस जे आपली शवत पु्हा आप हचे टाके शिकवतात साळी टाका उलटी टीप वगैरे पूर्णा विनकाम
अच्छा
ह विन
आमच्या इथं ब्लाउज शिवाय टाकलेलं आहेीकडे म्हजे ब्लाऊजची पूर्ण वाईट वाटच लावून दिल्या मला साडी नेसायची इच्छाच मिळाली एक तर साडी तुम्हाला सांगतो एक एक एवढी छान साडी घेतली होती एकत साड्या घ्यायला मिळत नाहीत लवकर आप घेत नाही आणि मुळात मी साडी जास्त कस हो
रेडमे ब्उज भेटाय की आता रेडीमेड
रेडीमेड भेटत तो पण कसं होतय त्या साडीवर ते त्यासाठीवरच छान वाटत ते ज्याच त्याला हा फिनिशिंग जाते त्यामुळे मला नकं वाटतं एवढं साडी घेतल्या त्याला पैसे घालल त्यासारखं त्याला साडीचा ब्लाउजच नीट झाला नाही पूर्ण पडतेच ती खाली माझ्या खांद्यातून
ह् ह् माझं काही नाही फक्त लग्न झालंय मराठी टायपिंग झालं इंग्लिश टायपिंग झालं पुनंतर जॉब करायचं तर मग हे मुलं ते लहान मुलं असल्या होत नाही ना घरी कोणी सांभाळायला नाही काही नाही मग त्यामुळे् मुलगा आता न र केजीला आता एकच मुलगा आहे मला तो सकाळ हा सीबीसी बॅटर्नल आहे सकाळी ज तो एक वाजता एक वाजता पाच वाजता येतो आणि काही नाही मग आधी होती सकाळी नऊ ते एक शाळा आता एक ते पाच टाइमिंग झाला या वर्षीपासून हम्म पाऊस हो प आता एक ते पाच झाला आता टाइम दुपारची झोप वगैरे तेता प्रॉब्लेम आहे सध्या त्याला झोपायची सवय दपारी पण आता काय सवय लावा लागते आ ब त्याला खूप आवडती शाळा उलडतो मागे लागतो बाबाचाला बाबाचाला शाळेत फार आवडत
नाही आपल्या टायमिंग मध्ये कसं होतं घरातली जबरदस्ती ढकलून वळून घेऊन बस
हो नाही पहिल्या वर्ष केलं त्याड नाही आव छ मु येऊ लाग चांग ओळख झाली मुलांची मग त्या मग नंतर बसू लागला छान वाट आता स्वतःहून म्हणतो मला बाबा शाळेत सोडा म्हणून बरं तेवढं दोन तीन तास त्यांला पण थोडं वेगळं काहीतरी.
दोन तीनच वेगळ्यापेक्षा परत कसं होतय एकदा वेळ झाला कनी घालायला कि मंग परत म ते पोरांना लई त्रास होतो शिकायला मी आधी एक म्हणजे सहा सात महिन्या पाठीमागं एका ठिकाणी जॉब करतो म्हणजे क्लासवर होते विद्यार्थ्यांना सांभाळायचं होत फक्त त्यां प्रेझेंटी वगैरे घ्यायचं ते आपण हेयासाठी काम करत नाही व्हय.
नाही बरोबर मी पण आधी लग्नाच्या आधी शाळेवर कामकेलं नऊ ते तीन होती शाळा मीत मंजे अम्म आपल पहिली ते चौथी पर शिकवत होते मुलांना तेवढंच थोडासा वेळ पण जायचा थोडं थोडं वेगळं काहीतरी म्हणून शिकण्यात आल आपल्या.
जी पोरण तेच की उम्म जी पोराना वेळाानं घातलय नई आता म्हणजे आ तीन वर्षानंतर आपण जून हेला नर्सरीला वगैरे घालतो नर्सरीने नाही डायरेक्ट ज्युियर घातलं त्यांना ल्याह्याला वगैरे पटदीशी शिकायं समत नाही ना आपण कस नर्सरीला कस हळूहळू त्यांना शब्दांची ओळख
शब्दांच्या अक्षरां
फळांची वगैरे ओळख वगैरे आपण करून देतो ना त्रास व्हायचा त्यामुळे जेवढ्या लवकर जाईल तेवढंच बरं अस
तेवढं चांग ते तेच एकत योग्य वयच असतं ना. तीन वर्षाचा झालं की तुम्ही प्ले ग्रुपला टाकू शकता नंतरन मंग नर्सरी वगैरे त्याच्यामध्ये आपलं रिव्हिजन होत. होतं. ते तरी आपुन. तर वगैरे त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण काही जणांचं मुलांना हेच प्रॉब्लेम ये.
जायचच नाही आणि मग ते कसं होतय हां एक्झामला प्रॉब्लेम असा व्हायचा की मग जे आमच्या प्रिन्सिपल होतं कन त्या येऊन ओडायच्या तुम्हीच पोरांना नीट शिकवत नाही हे करत नाही ते करत नाही मंग एक त्यांच्याकडन ओरडा खावा ते खावा. वर त्यांनी परत मग प्रॉब्लेम कस करायला लागला की लई
हम्म हम तेनला आधीपासूनच त्यांचा पाया म तेनला आता ते लक्षात बसत नाही की र त्यांच वयानुसार त्यांला ते एज्युकेशन भेटलंच नाही त्यांला.
म तेच ना, त त्यांना समजून किती सांगा त्यांनी सम ऐकून घ्यायचे नाही नाही म्हणजे तेवढ्या नार परत तेनी विसरून जात होतीत कारण कस पहिल्या पहिल्याज्यांचा पाया पक्का न्हवता. त्यामुळं लईच त्यांना त्रास झाला म त्यानंतर मी पण मंग वै जाग आली म्हणलं राहून दे एक तर आप एक तर दिवसभर माझा अभ्यास त त्यांचा असायचा त्या त्यांच आनी घ्यायचं म्हणजे की मला लईच लोड व्हाय लागला मी पण म्हणून दिल सोडून जाऊ ते म्हणलं आपल्याकडं फोकस करावं.
सोपप नाहीये कारण कसय त्यांचा मूळ पाया पक्का करणे आपल्या हातात अस पण ते जमलं पाहिजे आपल्याला करायला ते जर का एकदा पक्का झालं कि मग पुढचं शिकवायला आपल्याला सोप्प जातं. म का अन् काय नाही त्यांचे ऍक्टिव्हटीज वगैरे राह अस शाळेमधे मुलं थोड आव बेन करतात तरी ते पण आहे काहीकाही शाळेंमधे वेगवेगळ्या प्रकारचे अँक्टिव्हिटीस वगैरे असतात आता हेच्या शाळेमधे वेगवेगळ्या प्रकारच्या अँक्टिव्हिटीस वगैरे घेतात त्याच्यामु तेला आवडये ती की अजून जावं आपुन शाळेत थोडं नवीन नवीन प्रकारचं काही काही शायला भेटतंय आपल्याला नॉलेज तेवढंच काही तरी वेगळं अन् घरात तरी काय तर तरी जवळपास टाकलं त आम्ही शाळेमध्ये मुलं तिथ काय एवढं व्यवस्थित शिकवत नव्हते म्हणून थोडं लांब टाकल. पण तिकडं आहे थोड व्यस्थित वगैर शिकवतात तिथे.
पाहिजेच हो शिकवलं नाही व्यवस्थित पोरांचं काय पाया त्यांच्या हा त त्यांनी म्हणजे शिक्षकांच्या हातात सगळ्या आता सध्याची पोर हायती. प ज त्यांनी कारण पालकांना आता कस वेळ नाही हो सध्या एव करणं कॉम्पल्सरी भाग आहे. सकाळी संध्याकाळी येणार पोरकडे कडे कधी लक्ष शिक्षकांच्याच हातात येत सगळी पोर आणि ज्यांच्या घरात सासू सासरें आहेत त्यांनाच फायदा आहे.
दोघांनी म्हून जॉब केला तर ते मुलांकडे दुर्लक्ष होतं मग. क्लासेस लावा हे लावा त्याचा एक प्रॉब्लेम पडतो मुलं ऐकत नाही आईवडलांच कध ते थोडंफार मग शिक्षकांच्या धाकाने तरी करतात आपण करत कि ते अभ्यासाला बसास म्हणतो पण बसत नाही लेकर तिथं कमीत कमी थोडस शाळेमध्ये घेतात तरी.
सध्याची कंडिशनच अशी झाले हो कारण. हा एकाच्या खर्च भागत नाही त्यामुळे दोघं जॉब करर्तच कंपल्सरी झाले ज्यांच्या घरी सासू सासरे आहे का त्यांनाच कसं बरं पडतंय काम कारण त्यांनी पोरं कडे बघू शकतात ना आपण गेल्यावर पुढं एकाच्या् याच्या वर घर त अस तर कस पहिल्यासारखं असतं चाललं असतं आई घरात राहती पोरांवर सगळं लक्ष पूर्ण फोकस करत. पण आता विषय असं झाला की एकाच्या ज्याव घरचं बघाणं म्हण की दोघं दोघं जॉब केलं नाही. तर मग तंगी येत्या घरात मग पैशांची कमतरता मग भांडणं मग त्या वाटने दोघ